हा काय चाललं मुक्ता ताई?
काहीच नाही बघा चालले जेवणं.
हा हा. ते कार्या ऍप मध्ये केलं का तुम्ही?
हो केलंय ना मी.
हो का, काय चालू आहे मग?
काही नाही आता जेवणं चालू आहे. तुमचे झाले का जेवणं? हा काय खाल्ली भाजी?
काही नाही बटाट्याची भाजी केली.
हा का.
हो पोळ्या केल्या, परत त्याची भाजी केली शिरखुरमा प्यायला पण बोलवलं.
हो का?
हम्.
कावेरी ताईचा पण कॉल आला, ह.
हा का.
कसं चालू आहे शेवयाचं ते?
शेवायाचं आता चालू होईल ते याच चालू आहे ना कुरडईच गहू दळायचं.
आणि हे अ लाल तिखट अन् ते?
लाल तिखटाच पण चालू आहे. हळद, लाल तिखट.
होय का?
शेवाईच आता चालू आहे, होईना ते या दोन तीन दिवसामध्ये.
हम् हम्.
तुमचे काय चालू आहे कामं?
ही शेतातलीच कामं चालू आहेे आता.
कुरडया नाही झाल्या का अजून?
नाही ना, ते सुतूक पडलेलं होतं, भेंड्या खुरपल्या आज.
हा तुम्हांला ते हेच्यामुळं सगळंच राहिलं असनं? ओल्लं चिल्लं काहीच नसनं झालं?
नाही ना, काहीच नाही अजून.
हा का.
हम्
तस आता आभाळा आलं, चालू आहे ना.
हो ना पाऊस सांगितलेला आहे पुन्हा.
अंदाज वाटू लागला आता ह्या दोन तीन दिवसात-
सांगितलेलाच येन पुन्हा हो सांगितलेलाच येना
हं.
मग नां लाल तिखट दळायचं होतं
हां का? दळून पाहिजे का कांडप मध्ये कुटून?
हां ते कांडप मध्येच ना.
हां हां हां. करा ना चा?
काय चालूयं बाकी मग?
बाकी मग आता हेंच मशनरीचच चालूयं आता बा की वावरातलं तर आवरली मक्काची कुट्टी आता पुढेयं अजून
हों का?
एकटं घरला येतो?
हुं
काय र? हां हां.
जेवण झाली का?
नायी जेवण करायचंय पोरं जेवत होते.
हों का?
फोन विरू जवळ आता
हों का? ते के बं हां तुम्ही केर्या ॲप मध्ये आहे ना?
हों.
तुम्ही केले का ते टाक्स पूर्ण?
हां झाले न माझे मी कालच म्हणणार होतो तुम्हाला पण मला कुठं लक्ष नाहीेत याच्यात म्हणलं याल्यां ह्यांच्या कायी हे नयी म्हणलं मेसेज विषय तुम्ही आजच चालू केला का मग ते?
नायी चालू केलं मी कालपासून
हां हां.
काल ओपनच होत नव्हतं.
नायी का?
हुं.
अं त्याला रिफ्रेश करावं लागतं ना.
हां रिफ्रेश पण केलं होत पण फोन हँग होत होता ना माझा ते त्यामुळ होत नव्हत ते.
हां का?
हुं.
नायी माझे झाले कंप्लेट कालच केली मी.
हों का?
हं दोन चार दिवसांच आल होतं जावूया वेळ भेटन तेव्हा मग.
हुं ठेवू का मग?
कालचं छान झालं ऑडिटच आपलं.
हां.
मॅडम नं गरुं हां हां मी आंता बघितले मी
हो कायं मॅडम म्हटलेने छांन केले
हां
तसं त्यांनी पणं आपल्यांला पैसा दिलेला ते येणारं चं आहे आपल्याला विचारांयला
हांव
आपल्यांला गटं ग्रामसंघाच्या गटांच्या मटिंग घेणे हे व्यवस्थित
हां नां तेचं नां मगं
ह्यां एक तारखीला बोलूंन घेऊं रेकॉड वगैरें
ते असं यां अगोदर जरं सगळ्यां गोष्टी वयंला असल्यांत वेळेवरं धावपळणी होतं नां मगं
हां वेळेवरं मगं धावपळ पणं नाहीं होतं
हांव आंता कांल किती पाहिजेेती झाली माझी चीन ते शिकवं होती
मंग रेकॉर्ड कंप्लीट नसल्यांवरं तसं होतं नाहीं नांव त्यांचे गेले ते गटं आलांच नाहीं तिथं
हांव
कायं चालंल मगं बाकीचं
कांहीं नाहीं आंता जेवणं चं करायचे आहे
हं हं हं करं
कांतरली संध्याकाळी पोरांयचलेय रांडा राहतो नां आमच्यां
हां मंग आंता तुमचं एवढं मोठं कुटुंब आहे नां
हं हं हो
त्यांच्या मंग मणावरं आहे सगळं
जेवांरला परंत फोन लागतं त्यां हां कोणी टीव्ही कोणी फोन
हम्मं
मंग मलां म्हणवांला आणि बिरूं म्हंण तूं मम्मी तुलां कालं बोलायचंय फोनवरं म्हणलं माझी मैत्रिणीच फोन येईल
हं हं हं हम्मं दहा मिनिटं म्हंण बाबां मगं बाकी कायं
दहा
हम्मं वीरू कितवीलां आहे आंता
विरू चौथला आहे नां आंता हां पांच विलां गेलां
हो कां कुठे आहे शाळेतं
आं
शाळेतं कुठे आहे तो
सुलतांनपूरलां त्यांचा आरटीएल नंबर लागेल आहे नां तिथं
हां आं अच्छा
हम्मं
मंग करतां नां सांग कांहींच
खर्च यांचं फक्तं आंता जायचं गांडी भाडं फक्तं शिक्षणं मोफतं आहे बाकी मगं सगळं चं घ्यावचं लागतं आपल्यांला पुस्तकं वह्यां बूंट सॉक्स ड्रेस पणं मंग शिक्षणं चांगलं येतं शाळेमध्यें नां मगं कांहीं नाहीं वाटतं
हा जाऊ द्यायला खर्च केला तर मग फायदा
हम्म पोर आता सगळेच तथच टाकलेले नाही सगळेच आमचे
हो का
हम्म तुमच्या मोठ्या बाईयाचं कुठे या चालु शिक्षण?
तो याला ना संभाजीनगर ला.
हा का कायच करतोय तो?
त्याच सीएच आहे ना.
होव का हूशार बाई पोरवी तुमची.
हा त्याच दुसरं वर्ष आ आता बारावी नव्हताय ते तो या्या वर्षी आता, सीएटीची परीक्षा द्यायची त्याला.
बारावीईल कुट गेलं तग ऍडमिशन?
ऍडमिशन येतच होतं पण त्यांना जीईचे सीईटी चे क्लास लावलेले होते ना.
आव का
जी ती क्लास लावले होते त्याच चालू आहे रिपीट करायची जी बऊ आता त्याला इंजिनिअरिंगच करायचं आहे.
हो का ज्याची त्याची आवड वेगैर असते ना.
हम्म जास्ती क्षेत्र जास्तीत जास्तना निवडली वेगवेगळे
तेच ना,
हम्म शिक्षणाला खूप खर्च लागतो.
तुमच्या मिरच्या कधी ला आ त मग या
मिरच्या का आता दोन महिने झाले का त्याला आता ला निसकीनच मिरच्या आता.
हा का मला फुलं बिलं लागत अस नाही अजून,
हा फुलं लागायला लागली त्याला आत.
हा
पुढच्याचा महिन्यात भरपूर निघतील टरबूज आणि मिरच्या पण थोडं उशीर झाला लावायला.
हम् आणि ते मशनरी चालवून काल्यात मग यसपोरीतच्या.
नाही नाही ते लाईटचा प्रॉब्लेम आहे ना कुठं?
ह बाई लाईट आणि जाग्याच आम्हाला तर या वर्षी जाग्याच पण गाड हाय
हम् ह म जागेचं काही नाही जागेचं जागा आहे पण मग ते करायला वेळ नाही ना,
हम्म
हम्म लाईट पणा लाईट टिकत नाही ना
नाही.
कारण या वर्षी पाणी आहे त्याच्यामुळे सगळ्यांनाच, चालू करते मोटरी त्याच्या मो लाईट टिकत नाही ना
हाव णि म पाणी असल्या मुळ मळ्यातले बी काम सगायलाचे ना आता वेळ कुठे,
हा वेळ पण नाही पुन्हा,
हम्म
वेळच समजला आपण ऍडजस्ट पण केलास पण लाईट नाही टिकत मेन म्हणजे.
हाव, तुमचं म ते ड्रोनचं झालं का?
हा ट्रेनिंग घेतला आता. ह, पुन्हा पाच दिवसाची ट्रेनिग पुढच्या वेळी पुन्हा
हा मग परफेक्ट होऊन जाशा ना,
हम्म, परफेक्ट होईल.
हम्म,
ते काहीतरी केलं तर होत.
हाव.
काय चालु मग आता? ब्लाउजच बंद आहे काय सध्या.
हा ब्लाऊजच बंद आहे आता सध्या.
काग?
हम्म, शेतातलेच काम नाही आवरत आहे ना त्याच्या मुळ
हा बाई.
हम्म, शेतातले काम परत हे गटाचे काम किती काम देते हे पण आपल्याला.
तेस न,
हम्म, बोर होऊन गेले कामा कामान इकडे जा तिकडे जा परत परत ये भाऊकीतले ते नानां वारले त्याच्यात गेले दहा दिवस.
हा बाई तुमच्या मागारात हे झालंत ना,
हम्म, ते माझ सासू बाई नाही न ईथ त्याच्यामुळे मग मला जावं लागतं जिथं नाही तिथं.
तेस ना मग.
हम, त्या असल्या का मग मला तान नाही राहत एवढा.
हाव ते तिकडे आहे का मग संभाजीनगरला.
हा त्या संभाजीनगरलाच आहे.
हाव का.
हम्म, हे भाकरी घालाला आहेन पोरांनला. मेसच नाही सहण होत ना पोरांनला.
हाव. नाही मेसचा अन्न खाणं पण एवढं काही हे राहात ना बरोबर.
हम, मा नंदा
घरचं घरचंस राहत. बाकी चालूच हे.
माझं भाई आहे काही नंदाची मुली आहे काही हम्म,
बरं य मग एका सोबतच दोघं दोघा तिघाचं पण हे होऊन जातना.
हम्म, त्याच्या मुळ बरंय मग जाऊद्या काय करते ते.
ह्याव. चालंन मग सुनीता ताई.
हो चालल.